हॅलो
हॅलो
हा बोल ना
कशा आहात दिदी? काय नाही बघा निवाांत थोडं फ्री होते म्हंटलं कॉल करूया आता आपल्या म्हणजे आता पुढच्या महिन्यात विविध सण येणार आहेत गणप पतीपासून दिवाळी वगैरे कस सेलेब्रेशन करताय थोड आपण दिस केशन करूया म्हणून कॉल केलेला.
अच्छा! बोल ना पुढच्या महिन्यात गणपती येत्यात नाही का मी विसरलेच होते ह तुम
आमच्या इथं खूप मोठ्या म्हणजे मोठ्या प्र म्हणजे मोठ्या ह्याच्यात साजरा केला जातो आणि म्हणजे शाळेना देखील दहा दहा दिवस सुट्टी असते अकरा दिवस त्यांची मिरवणूक फटाके खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप मज्जा येते खूप हो हो आधी कस आहे म्हणजे म्हणजे वातावरण देखील छान असतयं हो हो म्हणजे जल्लोष गणपतीची गाणी जी मोठ्या म्हणजे आमच्या इथे खूप मोठ्या प्रमाणात देखील लावली जात नाहीत कारण आजी आजोबांना त्रास होतो ना त्यांना त्यामुळे तेवढे सौम्य आवाज गणपती आतुरता ते पाऊस खूप छान अस म्हण वाटतय. त्याचच म्हणजे आप आपला देश आहे तो विविधतेने नटलेला देश आहे आणि आपल्या देशात म्हणजे विविध जाती म्हणजे विविध जाती धर्माचे लोक राहतात तिथे संस्कृती आढळते परंपरा आढळतात. आणि त्यातूनच आपल्या म्हणजे देशाची खरी ओळख निर्माण झालेली असते आपल्या देशात विविध सण साजरे केले जातात विविध म्हणजे जाती धर्मानुसार देखील आपल्या मतभेद न निर्माण होता जसे कि म्हणजे आपल्या ह्याच्यात दिवाळी दिवाळी तर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या ह्याच्यात साजरी होते जिकडे बघल तिकडे लाइटिंग्स दिवे
हम्म एकदम उत्साहाचे स्वरूप असत नाही का?
हो.
उत्साहाचं सगळीकडं स्वरूप असत.
हो दसरा असतो परत गणेशोत्सव मी बोललेच तुम्हाला की आता गणेश उत्सव येणार आहे होळी होळीमध्ये तर खूप छान म्हणजे अ आपल्या म्हणजे खराब दृष्टीचा म्हणजे जी आपली म्हणजे अ वाईट आपल्या डोक्यात वाईट विचार असतात त्या म्हणजे प्रवृत्ती असतात त्यांचा नाश करण्याचा तो क्षण आहे म्हणजे त्यावेळी आपण वाईट विचार आपले त्या होळीमध्ये जाळून टाकू शकतो किंवा आपल्या चांगल्या इच्छा मांडू शकतो आणि तसेच मकर संक्रांत जी उन्हाळ्याम मध्ये येते काळ म्हणजे ब्लॅक कलर म्हणजे युज करायच अस तो वेअर करायचा असतो साडी वगैरे घालायची अस ते त्यामध्ये बोर स्नान येतं बोरणान ये किंवा म्हणजे नवीन लग्न झाल्याना खूप छान प्रकारे आवरलं जा त्यांना हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवल जात खूप छान छान पद्धतीने आपण आपले सण साजरे केल जात गुढीपाडवा जो आपण म्हण
हो गुढीपाडव्याला ते गुढी उभारतात नाही का? हा.
हो पोळ्या करतात
वर्षाच पहिल पहिलं म्हणजे ते आपण करताव म्हणजे इंग्रजी महिना आणि मराठी महिना त्याच ते मराठी महिन्याच नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा असं असतं ना ते. गुढी उभारतात तेथे हा आणि त्याला पण म्हणजे पोळी पुरणपोळीच जेवण वगैरे, हो हो हो हो.
हो म्हणजे आपण ज जिथंपर्यंत लांब लांबपर्यंत बघेल तिथे गुढी उ उभी केलेली असते. प्र त्येकाच्या घरी पुरणपोळी केलेली असते. पोरणपोळीचा नैवेद दाखवला असतो. गोड खाले जाते. परत सुरुवातीला कडुलिंबाचा पाला दे खील चेचून खाल्ला जातो. कारण सुरुवातीलापासून म्हणजे गोड आणि कडू दोन्ही पण आपण म्हणजे नवीन वर्षापासून आपल्यात सहन करायची ताकद यावी, आपल्या शरीरातील म्हणजे जे रोग होणार नाहीत. कडू लिंबामुळे आपल्या शरीरात म्हणजे जे रोग होतात ते नष्ट होऊन आपल्या शरीरात कोडू खाण्याची देखील शक्ती मिळावी. या साठी गोड कडू पदार्थ सुरुवातीला खाल्ले जातात. आणि तसेच नागपंचमी देखील मो ठ्या प्रमाणात साजरी केली जाते. उनचुस हो अ म्हणजे नागदेवताची पूजा करून त्याला दूध पाजले जाते. नारळ नैवेद्य म्हणून फोडला जातो. पाया पडून आपली इच्छा मागी मागवली जा ते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास धरला जातो. मला तर दिदी भावा चा उपास खूप आवड तो तुम्हाला?
हो हो मला पण खूप आवडतं. तो आदल्या दिवशी रायचा असतो नाही का. ल्या दिव शी धरायच आणि दुसऱ्या दिवशी सोडाय चा असतो.
सोडायचा असतो. हो आणि तो भावासाठी असतो. असं म्हण तात आणि भावासाठी सर्व पदार्थ म्हणजे खाल्ले जातात. जे फोडणीचे पदार्थ आहेत, ते सर्व चालतात. भावाच्या उपवासाला म्हणजे आजपर्यंत जे जे उपवास आहेत, आपल्या म्हणजे आपल्या धर्मामध्ये किंवा जातीमध्ये तर सगळे उपवास असे आहेत की म्हणजे उपाशी पोटी धरले जातात, पण तो हा एकच असा उपवास आहे की भावाला म्हणजे सगळं चालतं. कि आपण धपाटे खाल्लेच म्हणजे दही ध पाटे चालतात. फोडणीचा भात चालतो. हे सर्व खऊन देखील तो उपास धरला जातो आणि भाऊ आपला नाराज देखील होत नाही, असे म्हटले जाते. त्याच पधतीनं भाऊ बहिणीचे हो. भाव बहिणीचे नाते दे- खील त्या म्हणजे त्यामध्ये अतुट राह
म्हणजे त्यात. दाखवलं म्हणजे त्या सणामध्ये असते, भावा बहिणींच साठीच ते म्हणजे प्रेम एक प्रकारे त्या धाग्यातून दा म्हणजे व्यक्त करतात ते.
हो.
रक्षाबंधन सण हो भाऊबीज ते पण दिवाळीतच येणारा सण आहे तो भाऊ पिज रक्ताबंधन ला बहीण जाते भावा कडे आणि भाऊ बीजेला भाऊ येतो बहिणीकडे फार छान वाट. खरं ते आणि आपल्याला अस म्हणजे त्या ह्याच्यामध्ये बहिणींना थोडस अ म
गिफ्टस मिळतात पैसे मिळतात बहीण आनंदी असते.
उपहार चांगले मिळतात त्याच्यामुळ मग काय बहिणींची मस्त त मज्जाच होय.
हो खूप आणि तसेच रमजान ईद बकरी ईद मध्ये देखील आप आपल्याला शिरखुरमा खाण्यासाठी बोलवले जात. म्हणजे आपल्या देशामध्ये जाती धर्म न करता मोठ्या प्रमाणात सर्व हो अस. सर्व एकत्र येऊन आनंदाने म्हणजे त्या सणाच्या वेळेस सर्व लोक आनंदी असतात एकत्र राहतात मज्जा मस्ती करतात शिरकुर्म्यासाठी पिण्या शिरकुर्मा पिण्यासाठी बोलवतात परतन वाटत प्रत्येक घरी वाटतात खूप छान पद्धतीने आपण त्यांना विश करतो आपल्या गाठी भेटी होतात. खूप आनंदात आपण सण साजरे करतो.
हो हो.
तसेच अ पंचवीस डिसेंबरला येणारा ख्रिसमस हा सन त्या दिवशी तर सर्वजण ऊस चूक असतात की अस. त म्हणजे लहान मुलांना अस सगितलं जात. ते की शांता असानी
हा ते तर आहे आता कसं सगळ्यांचच
हा लवकर येऊन गिफ्ट देतात तुम्ही झोपा म्हणजे झोपल्यानंतर त्या दिवशी लवकर उठायला लावतात पेयर करायला सांगतात खूप छान पद्धतीने म्हणजे वेगवेगळे सण आपल्या देशामध्ये साजरे केले जातात
हो हो हो.
तसेच प्रत्येक म्हणजे आपल्या येचात म्हणजे जेवढे सण आलेले आहेत ते सण म्हणजे आपल्याला कुठले कुठले तरी संदेश देत असतात म्हणजे काही शांततेचे काही प्रेमाचे काही अतुट नाते बंधुभावाच म्हणजे शांतता असं. वेगवेगळे आपल्याला संदेश देऊन जातात प्रत्येक सण त्या सणामध्ये काहीतरी संदेश लपलेला आहे म्हणजे ह्या सणामध्ये आपण हे केल्यानंतर आपल्याला काहीतरी प्राप्त होईल म्हणजे दिवाळी समजा असं बोलतात की युद्ध लोढून आल्यानंतर अ की गोडाने तिकट असे सगळे पदार्थ मिक्स करून आपण चकली चिवडा लाडू करंजी म्हणजे चकली चिवडा हे तखट असून लाडू करंजी हे गोड असत परत अनारसे गोड म्हणजे दोन्ही सम प्रणात बनव जातात म्हणजे तोंड गोड करण्यासाठी ति हा. अस बोलतात की पांडव परत आलेले, गुढीपाडवा देखील तसच आहे म्हणजे प्रत्येक सणामध्ये काहीतरी स्टोरी, काहीतरी इतिहास, काहीतरी गोष्ट लपलेली आहे असं - ते म्हणजे म्हणतात पूर्वज- ते म्हणजे माझे आजी आजोबा असे ते मला गोष्टी सांगत असतात. आणि सणामुळे देखील म्हणजे- आणि असं पण म्हणतात की, सण म्हणजे मी बोलले, की सण हा म्हणजे आनंद साजरा करण्यासाठी, अ म्हणजे आनंद मिळतो आपल्याला, तर फक्त आनंदच म्हणजे सण हा- केवळ फक्त आनंदच साजरा करण्यासाठी नसतात, तर आपल्या संस्कृतीची म्हणजे संस्कृती असते त्याची ओळख निर्माण करून देतात. तसेच सणामुळे माणसातील प्रेम आपुल- कि जिव्हाळा वाढतो आणि जे नाते असते म्हणजे- ना भाऊ बहिणीकडे येतो, किंवा आई मुलगीकडे जाते, आजी येते, असे वेगवेगळे नातेसंबंध दुरून जवळ होतात आणि ते नातेसंबंध दृढ होत जातात समाजात म्हणजे आपुलकी निर्माण होते.
सगळे एकत्र पण येत- आणि जातीपाती काही न मानता ते सगळे एकत्र साजरं करतात नाही का?
हो तर काही सण- आपल्याला म्हणजे -परी - श्रम म्हणजे, जास्त कष्ट करायचं ते शिकवून जातात, तर काही त्याग म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण त्याग केला कुणाच्या तर म्हणजे आपलं किंवा समोरच्या व्यक्तीच चांगलं होऊ शकतं, त्याग करण्याची वृत्ती देखील आपल्याला देतात ना? तसेच एकोप्याचे म्हणजे मह- त देखील आपल्याला पटवून देतात कारण एकीमुळे ताकद वाढ- ते असे म्हणतात जे काम आपण एक करू शकत नाही, ते एका संघाने जरी मिळून केले तर ते काम लवकरात- लवकर होऊ शकते तसेच एकटापणा म्हणजे एक एकांत न राहता- निर्माण होतो. आपल्यातील प्रेम वाढते ना? सणामुळे.
हो हो हो.
तसेच आपण सणामुळे म्हणजे खरेदी करतो, कपडे घेतो, फटाकड्या घेतो, काहीतरी खरेदी करतोच आता सण आहे म्हणल्यावर आनंदासाठी आपण नवीन काहीतरी खरेदी करतो, त्यामुळे समोरच्या म्हणजे माणसाला किंवा आपण ज्या ठिकाणी खरेदी करतो, त्या- विक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या देखील फायदा होतो, आणि बाजारपेठामध्ये देखील खरेदी वाढते, आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय मिळतो, त्यामुळे सणाचा काही म्हणजे कुटुंबात अन्न कमी मिळत असेल त्या व्यवसायामुळे तर जास्त प्रमाणात- फायदा होऊन सकारात्मक परिणाम प्राप्त होतो त्यांना. आणखीन थोडा आनंद होतो त्यांना सणामुळे बरोबर ना?
खर ना कस आहे? आपण कोणताही सण घेतला तरी त्याच्यामध्ये आनंद हा -म्हणजे, आपण कस शोधू तस आहे, त्यावर- आणि सण म्हटलं की सगळीकडे आनंदाचच वातावरण असतं.
हो आणि सर्व एकत्र येऊन- मस्त- पैकी सण साजरे करतात, मला तर सर्व सण, हो- मला तर सर्व सण खूप छान आवडतात.
हो -मला सुद्धा आवडतात, आणि -तुझी माहिती म्हणजे- तू जे सणाविषयी जे बोललीस खा खूप छान बोललीस तू.
हो तुम्ही माझं ऐकून घेतल त्याबद्दल- धन्यवाद दिदी. चालेल बरं मी ठेवू?
हा हा चालतय.
ओके बाय.
हा.